वाढायचं. हा बोल की, विना कलच्या आंब्याचा शोध लागलाय माहितय? तो सायंटिस्ट होला जावा आणि अ रेसिपी सांग.
रेसिपी सांगू?
सांग.
एक मिनट काय.
हम् अग खाणार आहे मी हम् सां हा
हम्म वाचून सांग, पावभाजी ही अत्यंत लोकप्रिय महाराष्ट्र ष्ट्रीयन रेसिपी आहे, जी मिक्स भाज्या, बटाटे बटर आणि खास पावभाजी मस साला अ वापरून तयार केली जाते. कुकरमध्ये बटाटे, फ्लावर, वटाणा गाजर शिजवून मॅश करा.
हम्म.
कांदा टोमॅटो ची फोडणी देऊन त्यात आलं लसूण पेस्ट मसाला आणि भा ज्या शिजवून, लोणी घालून, गरम पावासोबत सर्व करा.
नाही आहे की चांगला वरतीच ठिवलोय बघ. रेसिपी तुझ्या भाषेत सांगकी जरा. तुझ्या भाषेत सांकी जरा.
माझ्या भाषेतच सांगालोय की.
शीच शीच.
अजय ग बस.
दुसरी सांग की.
आं
दुसरी सांग की.
दुसरी कुठली सांगु?
दीडच मिनिटाच दीडच मिनट झालाय ग. हम्म हा जरस मोठी रेसिपी सांग प्रोसेसवाली. मला लेन्दी प्रोसेवाली रेसिपी पाहिजे. खरंय ती. हम्म आपण
हम्म सांगते सांगते दोन मिनिटं.
हम्म हम्म
हम्म चिकनची सांगते.
हम्म.
हा?
का सांगते सांग नाही सगळे
अ मराठी पद्धतीचं चिकन बनवायचं असलं तर अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हम्म. हम्म.
कांदा, खोबरे मालवणी ल रस्सा.
हम्म किती लोकांचं सांगायल्यास?
आं?
हम्म किती लोकांचं सांगाल्यास रेसिपी? म्हणजे किती लोकांना अ बनवण्यासाठी उपयोगी पडते? दोन किंवा तीनचं जण जेवते ना?
होय अर्धा किलोत पावशर
म्हणजे राजकुमार बरं आणि त्याचं म्हणजे अ काय काय करताय? कुठल्या कुठल्या पद्धती करता, येऊ शकतात म्हणजे सुक्क? का पात्तळ काय काय?
अं सुक्क करू शकतंय. आपण त्याची बिर्याणी पण करू शकतंय.
हम्म. तरी पण असू दे हे असं घालतेत हम्मम हम्म हम्म.
परत भरपूर आहेत.
मग तू एखादं सांग आता ह्यातलं कुठलं तर?
हम्म.
आता मी तुम्हाला फक्त चिकनची झणझणीत पद्धत सांगतो.
हा.
हम्म.
डिटेलमध्ये सांग म्हणजे मला कळू दे. डिटेलमध्ये सांग. डिटेलमध्ये सांग ग, हा. हा ग.
एक किलो, अर्धा किलो चिकन घ्यायचं.
हम्म.
ते व्यवस्थित धुऊन घ्यायचं.
प्रथम हू.
परत ते व्यवेस्थित स्वच्छ धुऊन घेतले की हू. थोडा कांदा घ्यायचा तो व्यवस्थित कापून घ्यायचा.
बरोबर साडी हा.
आणि हा फोडणीसाठी तेल घ्यायच.
हू हू.
तेलामध्ये तो कांदा टाकायचा आणि चिकन टाकून ते परतून घ्यायचं.
हू.
आणि त्यामध्ये गरम पाणी वतायचं. आणि ते उकडायला ठेवायचं.
हू किती वेळ
अ मग ते उकडल्यावर ते पाणी असतंय क नी पिवळ
ते पाणी साईड ला काढून घ्यायचं. चिकन चिकन बाजूला काढून घ्यायचं.
हुं. हू.
मग
हू.
ते चिकन बाजूला काढून घेतलं, म आता
कुठली?
सुप सारख तयारी करायची.
हुं.
अ त्यासाठी एका पातील्यात तेल घालायचं. हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल कि.
एका पातेल्यात तेल घालून, त्यात कांदा घालायचा.
हुं.
मग अ
मग क
नाही अजून एक राहिलं, मिक्सरच्या भांड्यात कणी खोबरं, तीळ कोथिंबीर आणि आले लसणाची पेस्ट करून, ते सगळं बारीक करून घ्यायचं.
हू.
आणि तो मसाला त्या कांद्यामध्ये घालायचा.
हू हू हू.
कांदा परतू ते मसाला परतून घ्यायचा, चांगला भाजाय चा तेल सुट पर्यंत म्हणजे त्यात चटणी घालायची.
हेत.
म ते व्यवस्थित भा हलवून घेतलं की, त्यामध्ये चिकन घालायचं.
अच्छा, म झालं का तयार ते?
हा तयार झालं मग त्यात थोडा चिकन मसाला चिकन मसाला घालायचा.
हा
मग रश्याची तयारी करायला घायच.
हा
त्यासाठी त्यासाठी अ पातील्यामध्ये कां तेल घालायचं
हम्म
त्यात कांदा घालून घ्यायचा तसच मसाला तेण घालून व्यवस्थित परतून घ्यायच
हम्म
परतून घ्यायचं ते व्यवस्थित त्यात चटणी घालायची आणि त्यामध्ये गरम पाणी ओतायच
ओके
चवीनुसार मीठ घालायचं
हम आणि ते खायचं कशा सोबत
भाकरी सोबत चपाती सोबत भात
अच्छा कशा सोबत पणं म्हणजे खाल्लं तर चालतंय
चालतय कशा सोबत पण असं आहे ते आणि काय सांगायचंय काय
आणि एक कुठली तर सोलकढीची रेसिपी सांग की
सोलकढी ची हा सांगतो अ एक नारळ घ्यायचा
हम्म
तो फोडून घ्यायचा त्यातलं खोबरं काढायचं ते चिरून घ्यायचं
हम्म
आणि ते चिरलेलं खोबरं मिक्सर ला लावून त्याच दूध काढून घ्यायच ही प्रोसेस तीन फेर करायची
हम
आणि मग नारळाच दूध काढून झालं की त्यामध्ये
हम
मग मिक्सरच्या भांड्यात बीट
बीट घालायच बीट चिरून घालायचं
हम
जरा लसूण, मिरची, आल्ले घालायचं आणि हे सगळं बारीक करून घ्यायच
हा- हा
आणि हे त्या दुधामध्ये हे पण मिश्रण मिक्स करून घ्यायच
हम -हम
आणि आणि त्यात आमसूलचं पाणी पण घालायचं आणि थोडी साखर, मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं हे व्यवस्थित खूप सारी बारीक कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला,, अ फ्रीज ला ठेवायचं. ते तू हिज ठेवायचं गारवायला काय हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो! हां बोल की
ऐकलं का नाही
हा कळाली
मजे गारवायला फ्रीज ला ठेवायचं,, हम्म.
किती वेळ?
आणि पांढर्या रशीच एक सांगू काय?
सांग की.
हॅलो, पांढर्या रर्षाची रेसिपी सांगू काय?
हा सांग की,, सांग सांग.
बर काढून घ्यायच
हा.
ते फोडणीनाथ फोडणीला ते चिकनचं पाणी,, परत नारळाचं दूध आणि काजू
हम्म.
आणि मगसबी आणि, अ तिळाची पेस्ट करून घ्यायची,, आणि फोड ला फोडणी टाकायला एक चमचावर तूप घ्यायचं आणि त्या तुपात खडा मसाला जिरे टाकून घ्यायच.
ह ह.
आणि मग त्यामध्ये ते, आपण जे चिकनचं पाणी काढलय की नाही पाणी होतायच, आणि मग नारळाच दूध घालून घ्यायचं. आणि अ अ आपलं ते काजू, मगजबीची पेस्ट केली होती ना
हम्म
ती पेस्ट घालून ते व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणिरसा तयार झाला. हम्म.
ओके,, आणि हे पण फ्रीजमध्ये ठेवायचं का?
नाही नाही नाही नाही हे गरम गरम प्यायचं.
अच्छा बरबर ठीक आहे चालेल.
हा हा चालतय, ठेवूकाय?
हां हां.